हं
हं
हं
आवांज येतं नाहीं ये तेम सरं कटंकटं हं आवांज येतं नाहीं येतंय सरं
आवांज येतं नाहीं तुमचां आवांज आवांज येतं नाहीं तुमचां आवांज हॅलो
आवांज येतोय कां
हॅलो
आवांज येतोय हां आंता आंला
तुमचा आवाज मला कटयाल
मोठा. आता येतय का,, हॅलो! आता येतय का म्हटलं.
नि्न तेे
हॅलो!
हॅलो, आवाज येतय तुम्हाला?
हा बोला,, हा येतय.
काय करता?
काय नाही बसलेले, जेवण वगैरे हॅलो! हॅलो!
हॅलो!
हा! आवाज इथं एन झालाय तुमचा,, कुठं हाय तुम्ही? थोडं बाहेर येऊन बोलू शकता?
माझा आवाज येत नाही काय?
हां आडकाय लागलाय ना तुमचा. हाच ह!
हॅलो!
हा! बोला, आता येतोय का
त्यांचा आवाज मला कट वाला
तुमचा आवाज मला येत नाहीये.
आता येतोय काय तुम्हानां?
मला येते तुमचा आवाज मला आता,, माझा येतोय काय तुम्हाला?
ते रा कटमध्ये सबरट कर.
हॅलो!
हा येतय येतेय,, हां येतोय म्हटलं.
नाही,, सांगा काय तुम्हाला आवाज येतोय तर.
आत्ता याय लागलाय सवय हो येत य. काय नाही बसलीय बघा.
कॉलेज?
कॉलेज वगैरे सगळं आवरलं,, झालय माझं कॉलेज. कॉलेज झालं, कामावर जातोय मी. हॅलो!
तुमचा आवाज कट व्हाय लागलाय.
कट.
तुमचा आवाज मला कट कट खट असा
येतय काय?
क्लिअर आवाज एना तुमचा.
स्!
गागडी गोळा दाखवू शकता गागडी.
तुम्ही कमावणार आहे का?
हो होय सनावर आता एक आता ऐकू येतय का?
ला मध्ये दाेव तुम्हाला हा येते येत येते.
हा हा ह
माझा आवाज येत तुम्हाला?
म काय म्हणता आणि न म्हटलं?
ह. तर कशाच तर मला टायपींगचा आवाज याला य.
नाही नाही एकच मिनट ह. गागडे ना हे टॅबलेट घेऊन या आणि खाली सरांना दाखवा? हॅलो! हम्म बोला की.
बोला की. हॉस्पिलमध्ये काम करता काय तुम्ही.
होय होय.
ब आहे. आवाज नाही येत.
आता येतोय का तुम्हाला व्यवस्थित स्पष्ट. बाहेर म्हणजे जिण्यावरती मी आली म्हणून म्हटल. हॅलो! हॅलो! हॅलो!
आता येतोय?
हा याय लागलाय. मगा पासून येत नव्हता आत्ता यायला लागला य बोला की. जेवण वगैरे तुमचं झाल का?
हो सर बर
हॅलो!
सोडा तुम्ही सोडा सोडा हॅलो! आवाज येतोय तुम्हाला?
होय होय.
हॅलो!
तुम्हाला येतय काय?
आम्हाला तुमचा आवाज ये ना क्लिअर तुमच नाही नाही नाही.
आता यतोय का?
तुमचं बॅकग्राउंड आम्हाला?
ह
तुम्ही त्याला भेटणार फक्त पिशवेधरा थोडा. सरळ उभारा रे ह चला च.